आवाजच ऐकू येइना हॅलो हा बोला
काय चाललय कशा आहात?
ठीक तुम्ही?
मस्त छान आणि काय चाललय? छान मस्त ठीक आहे मी तुम्ही? च कस काय?
आमचं पण निवाण चाललंय काय करायलाय?
काय नाही आता जस्ट तेच आंघोळ केलोय. आता जरा चहा करून पी. होय सका संध्याकाळी उशीरा ते त्यामुळे लेटच होतोय.
हम्म हम्म.
म आत्ता आंगोळ झाल्या म आत्ता चहा करायचा, नाश्ता का नाश्ता जरा काय तर करायचा नाही तर नाही.
एवढ्या लेट जेवणाचा टाईम झा प्लेन नाष्टा करणार आहे.
होय मग नंतर नी चार पाच वाजता खायचं काही तर मग आणि जरा
चुकीचं आहे तुमचं सगळं
आ मग तुम्ही किती उ तुम्ही कितीला उठताय तुमचं रुटीन कसं आहे?
पाच ला उठतोय आम्ही. पारीज पहाटे पाच ला उठतोय आणि लवकर दहा वाजता झोपतोय.
हम्म. एवढ्या लवकर मला पाहिलास नकोत ते एवढ्या ललव कर उठलं कि लई ते मळमळतेच मला तर लवकर उठ हम्
हम्म हम्म. बस की एवढं ना आगाडी एक आणतो नाही राहू दे मग हाय की. असू दे, आता राहू दे. जाणार लगेच काय देवाला देवाला हलो काही नाही देवाला जाण मारा
हके हहा
अ जला गणपती ला
हम्म आज संकष्ट आहे वाटत. करताय काही संकष्टी हम् करत महिला संकष्टी रुजू नाही आहे. ते संकष्टीकेले की काय तरी वाईच होतेच घरात
हम्म रोजच होत असल.
ह् ह् रोज नाही सोडा रोज कनी म्हण स हे करत तर मी लक्षच देत नाही.
जरा थांबा काउंट काउंट क करायलाव. बलोय जरा थांबा.
काय काउंट करायलाय. गोल्याला भाज म हम् ह
हो
अंद
हम्
अता
ह
हो
म झालं काय काउंट करून
हम् ह
किती हेच घेतायसा टी
अ्छ
ह
ह
त त माझ मोबला
ह्
तर आधी आमचा हुता आमी दिलाय. फ
मारला
ह
कामा हॅलो अ हं हॅलो हॅलो हॅलो हॅलो बोला की काय झालं.
टेक आउट करत होतो.
एवढा वेळ काउंट करायला. मला एक फ्लो असते वाटतं सगळं तुमचं हॅलो,
पाच असतय
हो
हॅलो,
हॅलो आवाज झालाय तुमचा
हॅलो,
हॅलो आवाज येईना,
मला या लागलंय की,
काय
मला येतय की,
मला येई ना झालंय,
हु हू मग काय नाय
चार्जिंग संपत अलय फोन मधल. अ
अ
अधप काय सगळी घेऊन बसत्यात.
हम्म शान्यास हैसा
म म हम्म ह हम् चलाच म्हणाल तर माझ्या सोबतच कोण नाही.
हम्म हम् बरा उद्या जाऊ नकोसा.
हम्म
हम्म
कॉलेज कधी सुरू होणार आहे.
कॉलेज होणार आहे चालू झालंय चालू गेलो नाही आज हम्म
माझं काय कम्प्लीट झालं.
का माझी बहीण बोलणार आहे. हॅलो
ह. हॅलो काय काय चाल हम्म आमजच विचारती सारखं निवांत निवांत बसलोय बघा आता अंघोळ झाली जेष्ठ निवांत निवांत बसलोय बघा काय करू आता सगळ काम तेन आवरलय. तुमचं काय चाललंय? हम् हम्म
आता
उसण उठलेल हो मग सगळं म लाटला सांग केेल. नाही अजून तुम्ही? लवकर जेवताय वाटत